हॅलो,,
हा, काय सांगत होता?
हा, तेच म्हटलं, तुम्ही तिथं ते पंधरा रुपयला तर तुम्हाला भेटत होतंऽ मी पिशव्याचं घेतलं होत,, पिशव्याचं घेतलं होतं,, परतऽ ते पॅन्ट, पॅनटच पण घेतलं होतं.
ते कुर्त्यावरच्या पॅन्ट्स असतात ते काय?
ह, नाही ते लु हेे काय म्हणतेत त्याला, बर मुडऽ वरमुड म्हणतात ना,, हा,, तशा टाईपमध्ये होतं.
हा, हा,
पण नाही काय ते,, ते एक रुपयला एक आम्हाला देत होतीत,, तुम्हाला तिथं पंधराला तर देतात. पिश्वी नाही ते भर मुडा.
बरमोडाच काहीथं मला माहिती नाही रेट,, काहीतरी त्याचा, पण ते आम्ही जे कुर्ऽ त कसा अवघडाय ना तो शिवायला,, त्याचऽ प्रोसेस म्हणजे पूर्ण प्रोसेस सांगते मी,, त्याचं असं फक्तऽ तर सगळे सेपरेट पार्ट्स कटिंग यायचे पत्तेऽ प्रत्येक पार्ट सेपरेट यायचा त्याचा,, आणि मगऽ ते कॉलर असते ना,, ते कॉलरऽ च आतलं ते हे असत त्याला कॅनवस का काहीतरी म्हणतात,, हा कॅनवसऽ तो त्या कापडावर पहिला चिकटवायचे सगळे ते,, मग तेऽ हा,, मग त्याला अशी परत वरन एक टीप मारायला लागायची ती टीप मारायची, मग तेच्या ते माऽ मापानुसार व्यवस्थीत ते कापड एक्सट्राच कापड कट करायच,, ते पऽ कॉलर तयार करून घ्यायची ती,, व्यवस्थित अशी ती राऊंड शेपचे कॉलरस असतात नाऽ स्टँड कॉलर,, ती,, हा ती कॉलर तयार करायचीऽ पर ते फोडं आपलं असं ते बटन पट्टे असते ना शेतीत रिक्त एकोणीशे मध्ये त्या पट्ट्यात तयार करून घ्यायच्या ते कॅन्व्हस त्याला पण कॅन्व्हस शिकटवायचं तशा त्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या मग ते सगळं व्यवस्थित कटिंग वगैरे ते पट्ट्या तयार करून झाल्यानंतर मग अ फ्रंटचा पार्ट म्हणून असतोय ना तो बटनपट्टी लावायची
हां ह
तिथं ती पट्टी तयार करून घ्यायची ती फ पुडची मग ती पट्टी तयार करून झाल्यानंतर मग तो पार्ट आणि पाटे मगचा पार्ट अस ते शोल्डर्स वगैरे जोडायचं
हा हा
आणि मग शोल्डर्स जोडल्यानंतर त्याला ते बाया्या जोडायच्या
हा
मग बाया्या जोडल्यानंतर मग ते पूर्ण बायाच्या पासून ते नाही तर खाली आपलं हे असते ना कट कट असत तो मांडीच्या तिथं ते सगळं जोडून त्याच व्यवस्थित ते बॉटम वगैरे मारायचं म्हणजे पूर्ण काठी काठ असतं ते ते अगोदर महा पहिला ते बॉटम वगैरे मारायचं मग वरून खालीपर्यंत जोडायचातो पुरत आणि मग त्याला कॉलर लावायची आणि मग ते कॉर्लर लावताना तो किती किती साईजचा किती साईजचा कुर्ताय त्या त्याच ते हे असतं ना लेबल हा ते लेबल पण लावायचं. आणि मग शेवटी सगळ्यात खिस्से पण असतात ते दोन्ही साईडला दोन खिस्से लावायचे अस तात.
होय होय.
ते दोन्ही खिसे लावायचे मग कुर्ता तयार होतोय एवढी मोठी प्रोसेस असते ती.
भरपूर प्रोसेस आहे त्यामुळ पैसे जास्त आहेत.
होय आणि तसं म्हणायला गेला तर प्रत्येक पार्टला आता मी ते फूड ची ती बटनपट्टी असते ना त्याच जरा फिनिशिंग व्यवस्थित यायला लागायचं ना. मग ते कसं म्हणजे यंग असल्यामुळे ते व्यवस्थित काम ज जम जमत होतं ना मला. ते मग मला सांगायचे ते जोवडायला मग मी ते फूड पट्टी करत होतो. त्याला काहीतरी ती एक पट्टी जोडायला तीन रुपये रेट होता.
होय.
हम्म म्हणजे एक म्हणजे इकड ते असं त्रिकोणीस शेप मध्ये असते ती पट्टी. आणि ते बॅक साइड ला असते ते हेची प्रॉपर बटनाची असते ती पट्टीने फुढं असते ते काज असते.
हा.
ते असं त्या दोन पट्ट्या असायच्या त्यात जोडाला तीन रुपये एक आहे मग.
होय.
तसे काय मग दिवसात न एक पन्नास साठ सत्तर रुपय हाईत. चे असं पूर्ण वेळ बसल्यानंतर
हां हां.
सगळं भरपूर तस एक पीस मला वाटते सात ते आठ जणांच्याकड फिरायसाठी इसतो पूर्ण एक. एकट्याकडे ते फ्रंट पट्टी लावायला एकट्याकडे कॉलर लावायला एकट्याकडे शो
ते बरं पडतय हो सगळं एकानच करायचं म्हटलं की पण लई लोड होतय ना एक कुर्ता दिवसभर व्हायचा नाही.
नाही व्हायचं होय आणि कसं ज म्हणजे प्रत्येक आता फ्रंटपट्टीचा रेट वेगळा कॉलर तयार तयार करून लावायचा रेट वेगळा भाई लावायचा रेट वेगळा असं सगळ्या प्रत्येक पार्टचे वेगळे वेगळे रेट असतात त्या
होयच की.
हम्म त्यामुळ कस मग प्रत्येकान आपलं आपलं किती केलंय ते मेजायचं. लिहायचं असं असं ते मग काय म्हणजे फक्त एकच काम करायचं अस पण नाही आता. सगळं म्हणजे मला कसं मी मोस्टली सगळंच फक्त खिसा तेवढा मी कधी लावला नव्ह ता. नाही तर मला सगळं जमत होतं मग ते कसं कुठलं अवेलेबल आता फ्रंट पट्यात तयार करून झाल्या आणि मग बाकीच कुठलं तरी एक म्हणजे एखादी बाई जर आली नसेल किंवा काय असं एखादं काम एक्स्ट्रा पडत असल जास्त मग ते करायचं दुसऱ्यांन त्याला हेल्प करायच असं ते हम्म ते कुठला पार्ट किती केलाय ते सगळं लिहून वगैरे संध्याकाळी येताना लिहून यायचं असं एक
हो हो.
जायचा वेळच त्यात पण दिवस म्हणजे आणि कसं माणसांमध्ये, बायकांमध्ये अस खेळत राहिलं ते पण जरा बरं वाटतय
होय होय आणि चार अनुभव जरा जास्त मिळतात ना
होय मग काहीतरी आणि स्वतःचा पैसा मिळवलेला कसा खर्च करायचा ते करते.
होय होय.
हम्म हा तर तिथे तेवढी एक वेगळी कला पण बसली ना अंगात तशी
होय होय शिवायला शिकलासा त्यात
आणि काय मला येतच होतं तसं आमची कसं शिंपी फॅमिलीच आहे ना आम्ही शि च ते त्यामुळे शिवण काम आमच रक्तात असल्यासारखं
होय मग ब्लाउज वगैरे कोण शिवतय?
ब्लाऊज वगैरे माझी चुलत चुलती आहे कि तिची ते ब्लाउज वगैरे मला कायं एवढं ते शिक्षणातून वगैरे म्हणजे इच्छा होती पण काय वेळच भेटला नाहीे ते शिकायला पण माझी चुलत चुलते ती शिव ते तिला भरपूर गिराईक काय भरपूर म्हणजे पूर आणि किती ते फॅशनचं वगैरे शिवल तस वेगळ वेगळे रेट
वेगवेेगळे रेट आहेत होय.
हा. तिला भरपूर फायदा होतोय त्यातन मला वाटतय जवळपास दिवसातन पाच सहा गिराईक तरी येऊन जात्यातच. शिवलेलं घेतले शिवलेलं घ्यायला होय छान शिव
हो.
म्हणूनच की गिरायक पण भरपूर आहेत.
गिराईक पण भरपूर आहेत.
हम्म हम्म आहे शेवटी चांगलं
ह हा
ी पण पहिला फॉल वगैरे शिवत होती घरात आणून हे ब्लाऊज वगैरे शिकायच्या आधी
ह
नंतर न मग लग्न झाल्यानंतर इथं शिवणकाम शिकून वगैरे फक्त बेसिक शिकलेली पहिला
हम
ह नंतर मग ते जरा सिटीमध्ये इचल करंजीला वगैरे जाऊन ऍडव्हान्स पण शिकून चांगलं आता ट्रेन झाल्या
हो हो
हम् तसं काहीतरी शिकायला पाहिजे हो बसून न टाईम वेस्ट करून काय उपयोग नाही काहीतरी कला तर राहती नाही का अांगात
होय म माझं झालंयचा खुरस
कशाचा
ब्लाऊज सन शिवते मी पण
हा हा
पण आमच्या इथे जास्त गिरायक नाहीती आमच आमच घरातलं ते श होती माझं मी
होय कि मग ते बाहेर टाकून बाहेर बाहेर पैसे देण्यापेक्षा आपल्या आपलं घर आपल्या घरात तर होते
मग माझं माझं मी शिवते ड्रेस पण शिवत होते लग्नाच्या आधी म्हणजे तिथं कसं होत घेर ऐकतील त्यामुळं शिकल्या बघा का शिकलले असून सगळ शिकलो
आणि कुठं वाया जात नाही शिकलेलं कधी ना कधी तरी फायदा होतो हम्म
मग आता तिकडं माहेरी गेल्यावर म्हणतात कि काग शिवत नाहीस आता तिकड च वेगळं पडते इकडचं वेगळं पडते तिथं जायचं चार दिवस आपण
हम हम
आणि मग ते शेवतच बसायचं का काय करायचं असं करते ते
मग तिकडनं त्यांनी जर देत असले तर मग तिकडनं इकडं आणून शिवायचं ना मग
पण परलं जा ना तिकडं लगेच व्हायला पाहिजे कि
तसं मग फॅमिली जता कणाला तरी तमच्या पप्पा पण्ना वगैरेिंवा दात भाऊ वगैरे असेल तर त्याला येऊन घेऊन जान्यायचं असं काहीत कयचंच
भाऊ नाही आहे भाऊ जॉब ला बाहेरच आहे हा आणि पप्पांच्या महागा पप्पांच व्याप
होय ते पण आहेच आपणच जायचं मग कधीतरी एकदम पाच स ब्लाऊज आणि ते काय ते पण खरं अर्जंट असलं तर मग जरा अर्ड अलच येते ना
हा आपल्या जवळच्या जवळ असलं म्हणजे बरं पडते हो ते
किती आणंतर आहे मग तुमचं आहेर तर सासरे
हर लाबाई पन्स साठ किलोमीटर आहे
अरे बापरे कोणता गावते
हा ग्रंथु कावे
हा हा ह हा हा हा बरोबर सांगितलेलं त्या अर्चण
हा लांबा इ त्या मग मावश्यामचीतशी होतील ती
हा होय ना मावशी पण तमच्या शेवतीत होय पिकोफॉल पण करते
हा पिकू फॉलदन करते्या मग त्यांची तुमची कशी ओळख झाली
हेच की असं कार्यावरतीच की कॉलसाठी हम्म आता चांगलीच ओळख झाल्या प्रत्येक गोष्टीला फोन करते त्या
ह ह खर ते त्या म्हटली मला तशी
हम् असतोय रोज जरा का मी रोजच्या रोज आमचा फोन असतोयच एक नाही
असतेच होय मग मला म्हटल्यात त्या रिकाम्या असतील आता काल पण तुम्ही म्हटलं होतसा म्हणून मग म्हटलं लावावा आता राहिलेल तेवढा एक कॉल करून घेऊ
हां